हॅलो अगं माझ माझं होत नव्हतं ना आता मी केला कॉल तुला
आता आगबाई भेटली मला मी म्हणे हा म्हणे मला पण टाक आलाय म्हणे आपण बोलू म्हणे तीन चार टाईम
हा हा हा हां मग काय
माझ किल्त लावत होती मी किलात लावती त्याच्या क आला
हा तिला असं विचारायचं थोडंफार काय पण
हा हा ती पण विचारल आ म्हाला हा मा का तिकड स्पीकर आहे ना
काय माहिती बाई ते मला काय अजून सांगता नाही ना नसेल होत रेकॉर्ड त्यांनी फक्त कॉल करायला लावलेत नंबर ऍड करायला लावलेत आणि ते पण कोणाला आपण नाही या असं सांगितलंय जे आपल्या ग्रुपमध्येध्ये
तर पप्पांच्या यायला लागत नव्हता पप्पांचा नंबर टाकला ना मी तर लागला नाही
नाही फक्त आपले ग्रुपमध्येच होईल आपल्या ग्रुपमध्ये होईल ह आपल्या ग्रुपमध्ये आता आईनना करते ना मी आईनचा नंबर घ्या आता आईंचा नंबर घे तू घे मग मी नंतर मी घेते बरं त्या बाईला कर मी आईनच्या हच्यावरून बोलायला लावते मी आईन ना काही भिकणार हा चालेल ठवते मग